हॅलो! हां बोल की.
काय कराल्यास?
काय नाही? ब बसले आत्ता आवरून.
हां.
हम्म! जेवन म?
जेवण तेन झालंय.
हां हां.
ते काय आता शाळा चालू झाल्या सोडायला जावा चालूच आहे की.
होय होय, मी पण आत्ता हेच लावून देऊन आलोय, त्याला.
होय, लांब आहे नाही, मग वाहतूक तेन जास्त आहे.
होय होय. सोडून यायला पाहिजे, जरा थोडे दिवस सवय होऊपर्यंत सोडायलाच पाहिजे मुलांना. हम्म! आणि काय मग तब्येत वगैरे?
हाय, बघ जरा तब्येत बिघडल्या.
का ग काय झालंय?
काय जरा सर्दी ताप.
हां हां.
हम्म!
दाखवून आलीस, क नाही मग?
दाखवून नाही, आता संध्याकाळी जाणार.
हो, अगं! अंगावर काढू नकोस दाखवून ये ग.
जाणार आहे, खरं आता कोणासोबत जायचं हे पण आहे नई. आता हेनी कामावरन आल्यावर जाणार संध्याकाळी.
काय दाखवून ये बघ पहिला, कारण काय सांगू आता व्हायरल इन्फेक्शन काय वाटेल ते यायला लाग? लय त्यामुळ भीतीच आहे ग.
होय लगेच दाखवून यायला पाहिजे आणि बाळ पण बारक हाय त्यामुळ लगेच दाखव वून यायला पाहिजे नाहीतर त्याला आणि इनफेक्शन होणार.
आपल आपल्यामुळ त्या लहान मुलांना परत त्रास नको आपल्याला कसं सांगता येतंय बोलता त्यांना काय सांगायला कळणार आहे काय त्रास व्हा
होय आणि कुठं बाई दवाखान्याला लहान पोरासनी दाखवायला बघतीस नव्ह किती हाल होतय बा लहान पोरांचं.
होय होय. लहान मुलांसाठी तर सगळं जपायची पाळी हाय.
हम्म कुठं लगेच बाई सर्दीतेन झालं तर छातीतेन भरतंय. लगे ऍडमिट करून घ्यायलाच बघतात डॉक्
तसच होतय की म्हणून लहान मुलांची काळजी घ्यायला पाहिजे. आणि आता मेडिकल सुद्धा बंद हैत म्हण कायतर संप केल्यात वाटत सगळी मिळून म्हणजे वर्ण काय तर
कश्या बद्धल गं?
ते म्हण म्हणजे आता औषध गोळ्या पण एक असं असं म्हणजे अ म्हणजे एक्सपायरी डेट तेन झालेले वगैरे विकत्यात चुकून एखाद्या वेळेस कोण नाही बघितले किंवा एक एक जण मुद्धामुन कायतरी वीकले त्यामु काय तर त्याज्यामुळ बाधा व्हायलेल मुलांना म्हणजे माणसांना नैय.
हा हा.
दिवस ते मेडिकल बंदच होते काय तर अ ते कायतर एका हेजयत्न हे झाले वाट त.
बाई औषधं तेन आता सगळं डेट बघूनच खयला पाहिजेत.
एक्सपायरी डेट वगैरे बघून त्याच युजफुल म्हणजे कायतर ते रे एकदम कोल्ड हेला ठेवायचं होतं वाटतं औषधत्यानं असं वरच ठेवलेलं वाटतं. ते मेडिकल वाले पण सांगित नाहीत ते घेतल्यामुळे त्यांना कायतरी इन्फेक्शन वगैरे कायतर झालं कायतर रोग झाला वाटत त्यांना.
हो मेडिकल वाल्यांनी पण सांगून द्यायला पाहिजे आणि हे औष षद वरती ठेवून चालत नाई. तुम्ही फ्रीज ला ततेन ठेवा म्हणून सांगायला पाहिजेत नई आणि आ कसं आता एखांदा वेळेस शिकलेला असला तर एक चालतंय जे शिकले नाहीत त्यांना कस कळणार सांग की.
होय होय तेच की. आणि काय म.
काय नाही बघ.
हम् हम्म.
मग तेच म्हटलं काय करायल्यास बघूया.
होय झालय आवरलंय मीच आता तुला करणार होते.
हम्म हम् तरी पण कने काय करत ज्या मुलांना काहीतरी पौष्टिक घरातलंच खायल देत जा बाहेरच कने खाणं पण चांगलं नाईहाय.
होय नाही नाही आता बाहेरच काय देत नाय बाई त्याला.
खाण असूदे काय पण असूदे औषध वगैरे व्यवस्थित चांगल्या ठिकाणी स्वच्छ ठिकाणी एकदम बंद करून ठेवायचं काही पण असं टोपण वगैरे गच्च झाकून ठेवायच जेणेकरून बाहेरच व्हायरल काय त्यामध्ये जाऊ नये त्याचे इफेक्ट काही तर दुसरां आपल्यावरर होऊ नये ने.
होय होय.
हम्म. त्यामुळे व्यवस्थित अ औषध वगैरे ठेवलं तरच चांगलाय आता.
हो बाई.
हम्म स्वच्छ धुऊन वाळवून ठेवायचे बघ टोपनं पण आता. पण औषधे घालतो कने लहान मुलांना किवा ड्रॉपर असूदेस स्वच्छ धऊन ठेवलीस तरच बराय नाही तर एखाद्या वेळेस समज आपण ठेवतो आणि दोन दिवस त्या ड्रॉपरन घालत नाई.
हा.
आणि म ते तसंच ठेवल तिसऱ्या दिवशी जर त्याला काहीतरी भूरशी बिरशी आली समज. औषधांना म आपण त्याज्यानच परत घातलं तर मग ते काय तर काय तर फंगल इन्फेक्शन तेन झालं तर काय करायचं नय मुलांना.
होय बाई होय होय.
काय आता सध्या सगळं म्हणजे सगळ्याची काळजी घेतच हाय करायला पाहिजे जेवणा ज बोरां च ला म्हणजे लहान पोर जेवणाची काळजी घयला पाहिजे काळजी घ्यायला पाहिज तब्येत आणि आ वातावरण जणता कितीही आहे बघा आता ह्यावे आता सध्या पाऊस चालू पाहिजे
होय होय हम्म तेच के तसच वालं गेल्या वर्षी गेल्या वर्षी पाऊसच पाऊस झाला
होय आणि ह वस हो ऊनच होऊन आहे आता
हम्म तेस म्हणार
पण शाळेला जायत होत त्यावे किती पाऊस पडायचा
होय होय त्यावेळी व्यवस्थित होते गर तु माण पावसाळ्यात पावसाळा उन्हाळ्यात उन्हाळा आता उन्हाळ्याचा पावसाळा झालाय पावसाळ्याचा उन्हाळा झालाय त्यामुळे प सगळ सगळंच निसर्गच बदलय सगळं चक्रच बदलय
हो आणि एक दिवशी बजेटच आहे सकाळ थंडी वाजते दुपारी ऊन पडते आणि संध्याकाळी पाोस पडतेो
होय तसच व्हाय लागलंय की त्याच्यामुळेळ तर तब्येत वगैरे वेगळं आहे ेड लाग आ सगळ्यांचे दवाखान्यात एक पण पेशंट कधीच नाही रो
नाही आणि प्रत्येक दवाखान्यात गर्दी म्हणून बघितलीच नाही. केवढी गर्दी असते
होय तसच वय लागलं की गर्दी म्हणजे काय बघा नको कायम बघेल त्यावेळी गर्दी हा आणि जास्त करून क व्हायरल हे ताप सर्दी खोकला हेच आहे हे व्हायरल इफेशन ते कसं कोरोना झाले की नाही कोरोना येऊन गेलाय त्यावेळीपासून तर जास्त
चालूच आहे ते
हम्म
आणि कस आहे बघ कि उन्हाळ्यात झाला तर पाणी जास्त त पिलेलं म्हण किवा गा गार काय तर खाल्लेलं लगेच आता बधा लागले
होय होय पहिला काय व्हायचं नाही पहिला बर्फाचे गोळे किती लोक खायचे पहिला मिळत
शाळेला जाताना बघितलेच नव
हम्म
परण मीच्या सुट्टी तर कुठ मामा तकड जा इकडं जा तिकडं जा मस्त आईस्क्रीम वर जोड
होय किती खायचं त्यावे काय एवढं व्हायचं त्यावेळी कसं होतं जास्त करून चांगलं शुद्ध करत होते असं सगळं प्रमाणच वाढले नाही सगळं त्या गोष्टींचं खाण्याचं लोकांचं त्यामुळे सगळं भेसरयुक्तच आहे त्यामुळे सगळं आता
सगळं ते जास्त त्यालाच मागणी म्हणतात आणि काय पण केलं तर पोरं मागत्यात, कसलं बी असलं तरी पोरं मागत्यातच मग आई वडील काय घेऊन देतातच पोरांच्या हट्टासाठी. नंतर ते कुठलं पण पाणी वापर, कुठलं पण हे कलर वापर, असं करून द्याल लागल्यात तेन ते सगळे इफेक्ट आपल्या शरीरावर व्हालागलंय गं
मग तसच की, आता हेज्यामुळ तर आता हे मेडिकल मध्ये पण असं करायल्यात ज जगाचं पूर्ण जीवनचक्र त्या औषधांच्या वर चालू हाय. आणि तिथं पण असं व्हायलय म्हण आता ना आता ते राहूदे सोड, आपलं हेज पण आपलं हेज ज पण म औषध हाईत कनी अ ते काय माही आपल्या शेतात आपण खत हे म औष खत वगैरे मारतोय बघ रसायन हेजी म्हणजे हा कृषी औषधं, त्यांना सुद त आता ती ऑनलाईन आली म्हण ती सुद्धा दुकान आज बंद आहेत, औषध मिळना झालय. म्हणजे आमच्या शेतात आज मारायचं होत औषध आणि असं ते म्हणजे आम्हाला कळालं की औषध दुकान बंद आहेत आणि असं असं काहीतर त्यात पण हे झाले म्हणून कायतर फॉल्ट निघलाय वाटत, म्हणताना कने ती पण दुकानं बंद हाईत. आणि त्याच्यात पण काहीतरी मिक्सिंग वगैरे आलय म्हणताण, म ते पण आता ऑनलाईन मागवायचंय म्हण. हा खतं‍ सुद्धा ऑनलाइन मागवल्यावर मग मिळणार म्हण. पूर्ण त्याची सगळी चौकशी त्याचं डेट वगैरे सगळं बघून किती ते युजफुल हाय, किती हार्म बाई आपल्या अ आपल्या पिकाला
होयच की ग. एकांदे वेळेस चुकून औषध म्हणजे हे असलं किंवा पण त्याच एक्स पेर असलं तर मारलं केलं, तर पूर्ण शेतीच नुकसान आपल्या हुतय की ग कित ते अ शेतकरी असत्यात असं त्यांचं नुकसान किती होत असलं मग?
होय होय. तेच की, त्यामुळं कणी ते तर आपलं सगळं ते सगळ्या गोष्टी असल्यामुळे कुठल्या पण गोष्टी आता किती जपून हे करेल तेवढं चांगलंय बघ.
होय होय.
शरीर सजीव लोक, सजीव पूर्ण सजीव सृष्टीला ते पूर्ण हं सगळं हेच आहे
होय.
चांगल्या पण हाईत एक एक गोष्टी वाईट
वाईट पण हाईता
आपली उगच आपण एवढं सुखी हाय म्हणायचं, की आपल्या भारतात आपली भारतीय संस्कृती रीती रिवाज
होय, होय, होय. भारतातले संस कृती म्हण, परत भारतातली आपली माणसं
होय तेच की, संस्कृती जपलेली आहेत आणि आपल्या म्हा आपल्या महाराष्ट्रासारखं शिवाजी महाराजांच्या सारखं होऊन गेलेले लोक थोर लोक आहेत मोठी, थोर संत आहेत आपल्यात.
होय होय. त्यांच च त्यांच्याच आशीर्वादानं आणि त्यांच्या हेन आपल्या म्हणजे भारतात सगळी सुकी हाईत, पाण्याकडनं मन खाण्याकडनं कारण शेत ती भरपूर करतात त्यामुळं, शेतकरी हाईत तर सगळं जीवन हाय असं म्हणतात.
होय तेच की.
कारण शेती आपल्याकडं भरपूर हाय नाही म आप आपल्याला काय पाहिजे ते पिकवून माणूस आपण खाऊ शकतोय.
होय तेच म्हणाले ग आपल्याकडे शेती आहे पहिला त्यावेळी इंग्रज लोक लोकांनी पण येऊन आपल्याकडे चहा पहिला नव्हता बघ काय ते इंग्रजांनी येऊनच चहाच हे काढलं त्याने पीक काढलं पाहिलं आप आपल्या भारतात येऊन ज्यावेळी इंग्रज राज्य करत होते तेव्हापासून आपल्या क चहा आहे. पहिला आपल्या लोकांना चहा माहित पीत होते चहा पण गवती चहा पीत होते एकदम शरीराला चांगलं पण ह्याच आता हे इंग्रजानी काढलेल्या चहामुळे बघा आपली तब्येत वगैरे किती पित्ताचा त्रास वाढतोय शुगर वाढतय त्याच्यानं.
होय होय शरीरात उष्णता प्रमाण वाढतय नाही त्यान चहान.
हम्म आणि आपलं कसं आपल्या लोक आपल्या देशात क जास्त करून बाहेरचच आता बाहेर देशातल्या गोष्टीना मान्यता म्हणजे या लागले जास्त तेच लोक व्हाव.
तेच हा चायनीज आधी कुठे होत हे नूडल्स परत मंचुरी हे आता नव्हतं हे आता आलीकडेच आलेय सगळं
नाही त्या गोष्टीवड आवडी खायला लागत पण तें बनवतात काय बनवतात घरी ब खाल्लेलं म्हणजे घरी बनून चांगल्या पद्धतीने आपण स्वच्छ धुन पाले भाज्या वगैरे ते हे सॉस. घरी करायला येतोय सॉस पण सगळे घरी करता येतात. मोबाईलला टाकले की सगळ येते त्यामुळे घरी करून खालेलं ते वेगळं हे लोक बाहेरच चायनीजचे जास्त एवढं. चीन वाल्यांचं तर काहीच सांगू नकतो एवढं त्याने घातक आहेत आपल्यासाठी त देश आपल्यावरलही विरुद्ध आहे आपल्या भारत देशासाठी.
हो
उघंच इथ शिवाजी महाराज होऊन गेले म्हणताना एवढं काय? हे नाही आहे सगळं आता कसं माणसं आपली व्यवस्थित आहे येत.
हम्म
कोल्हापूर जिल्ह्यात तर काय बघायलाच नको.
हो आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं आपल्या महाराष्ट्राचं बोलल तेवढं कमी आहे. असं का नाही ब. परत करते घे तुला आणि कॉल हा.
हा हा कर की
ठेवू काय?
हा ह